हॅलो. हा येतोय येतोय येतो येतोय आता येत हा. काय म्हणता काय चाललं‌.
खूपच नेटवर्क वीक आहे आता काय माहिती की वर आलेल काय कॉल
हा आवाज येतोय पण तुमचा. पाऊस वगैरे आहे का नाही तुमच्याकडे पाऊस येतोय.
सार बारीक भुरभुरत चालूय आज. दिवसभर भरपूर चालू आहे.
हा-हा-हा. आणि ये दोन तीन दिवस झाले. पाऊस झालय ना.
हो ना काल चांगलं झाला आज परत भरपूरच आहे.
स. तर तेच म्हटलं. आम्ही ऑनलाईन पण येतो ऑफलाईन पण दोघय तो बिजनेस. हॅलो हॅलो. मग त्याच्यामध्ये ना अ साड्या ज्वेलरी वगैरे. लेडीजच जे आहे ना ते लागत राहत ते सगळं नाही का ते सगळं नाहीकनी विकतो. ऑनलाईनद््वारे घरगुती बिझनेस आहे ह महिलांचा. असं खूपच्यानी तुम्ही केला तरी चालेल म्हणजे काय काय ना जॉब नि करता येत वगैरे असं. तेच्या मणी असं आणि उलट महिलांनी घरघडतीने का काही ना काही केलं पाहिजे. घर बसल्या वगैरे बसं. म वेगवेगळं शिकायला पाहिजे मला पण ह वेगवेगळ शिकण्याचा छंद आहे. नस. बाकी अजून काय चाललं काय नाही. हॅलो हां.